लो
हा
हा जेवण झालं का
हो हो झालं झालं तुमचं झालं का जेवत झालं का तुमचं केलं होत भाजी भाकरी चपाती भाजी भाकरी चपाती हम्म
हां
क कविता आहे व्यायाम व्यायामाचे महत्त्व एक कविता मी वाचाय लागलेली व्यायाम हा वजन वा मा पुस्तक आहे आ न त्यात
संत हा
संत तुकडोजी महाराजांची कविता आहे
हा काय सांग बो घ्या
हा आणि ती कविता केली कविता जी आहे ती म्हणजे आपलं जे दैनंदिन जीवन आहे त्या जीवनामध्ये व्यायाम किती ते महत्त्वाच आहे त्यां तुकडोजी महाराजांनी ते राष्ट्रसूत आहेत.
बर हा माहितीेतेत की मला.
हा ते म्हणतात कि व्यायाम आरोग्यदायी मित्र हे ध्यानी ठेवावे सूत्र. आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वो ते परी.
ओके ओके ओके काय आर्थ हाय त्याचा.
व्यायाम मित्र आहे आरोग्यदाई चांगला मित्र आहे हे लक्षात ठेवा. आणि आळस.
हा काय झालं आळस हॅलो. हॅलो. आवाज येतोय का? हॅलो हॅलो. हॅलो. आवाज येतो का. हॅलो.
ती सत विभजन
आवाज कट हूतोय रेंज मध्ये य.
व्यायाम हा अत्यंत महत्वाचा आहे नुसतं सात्विक भोजन घेऊन चालणार नाही. व्यायाम महत्वाचा आहे. आणि व्यायामामुळे अग्नि ती पण होतं आपल्या पोटात आणि अन्न क्वचित चांगलं होतं असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. म्हणजे कशी वजन वाढलेली माणसं आहेत बैठ काम करतात. काय करतात त्यांना व्यायामाची गरज आहे व्यायाम केला पाहिजे.
हा कुठलं स्टेट बोर्डच्या पुस्तक मध्ये आहे का?
काय काय.
स्टेट बोर्डच्या नववी सा
नाही नाही नाही नाही नाही सीबीएसईच्या बोर्ड मधलं पुस्तक हाय हे. सी बीएसईच्या बोर्डचं हा व्यायाम हो हो हो. होय व्यायामे जडत्व जाई दुरी व्यायामे जडत्व जाई दुरी व्यायामे अंगी राहे तरतरी. जडत्व म्हणजे जड पण निघून जाते आणि तर तरी येते.
हो.
रक्त व्यवस्था उत्तम शरीरी वाढे विचारी सजीवपण.
ओके. बरोबर छान दिलं मुलांना आत्ताच सवय लागते व्यायामाची.
हो हो.
आळस.
बर ते आळस निघून जातो ते म्हणतात की व्यायामने सशक्त स्नायू
हां.
व्यायामे मानव होय दीर्घायु.
हम्म बरोबर.
व्यायामाहिना म्हणजे व्यायामाशिवाय पित्त कफ वायू जर्जरी करीती अत्यंत. म्हणजे व्यायाम जर केला नाही ना माणसान तर हे पित्त कफ वायू हे सगळं होत शरीर जर्जर
रेंज मध्ये या रेंज मध्ये रेंज मध्ये येऊन सांग. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय का? हॅलो आवाज येतोय का? हॅलो आवाज येतोय का? आवाज येतोय रेजमध्ये या
अ का
रेंज रेंज मध्ये रेंज मध्ये या हा मला आवाज एकदम कट होतोय तुझा े रेंज मध्ये आहे आणि हे हा ब सकाळी फिराय फिरायला जातेस का सकाळी
हो आम्ही जातो की मी जवळ जवळ पंचेचाळीस मिनिटं सतत चालत असते.
हां
कारण सत तुकडोजी महाराज म्हणतात की व्यायाम हे वाडे प्रतिकार शक्ती स्वावलंबनाची प्रवृत्ती व्यायामे अंगीवाढी स्फूर्ती कार्य करणेस हो पंचेचाळीस मिनिट माझा व्यायाम असतो रोज
हा हा आज बातम्या बघितल्या का?
आज काय बदलत अच्छा
फुटबॉल आहे फुटबॉलची मॅच आहे आज सेमीफायनल आहे वर्ल्ड कप
बरं
हा स्पेन वरचेच फ्रान्स आहे. बघणार आहे मॅच. तुम्ही बघणार आहे का?
आम्ही बघू अर्जेंटिना जिंकली का इंग्लंड जिंकलं?
आज तर स्पेनचे आणि हे ज फ्रान्सचे मला बाकी आज आज आहे.
अर्जेंटिनाची आणि इंग्लंड
नाही नाही सेमीफायनल नाही झालेली आज पहिली फर्स्ट स्पेनत सेमीफायनल आहे आज आज ते आम्ही बघणार आहे साडेबारा ला मी जागे राहणार आहे साडेबारा ते
चाले
हा मग मॅच सुरू झाली की तुला कॉल करतो बघ मॅच छान आहे मॅच
हो हो
हा. आणि बाकी काय काय चाललंय?
बाकी काय नाही चालले बाकी पाऊस नाही ऊन पडलय जास्त बर
ज्योतिबाला जाणार आहे रविवारी येणार आहे का?
अ रविवारी लग्न आहे.
या कुणा
गडी लग्न आहे आमच्या बहिणीच्या मुलला घ्या मुलीच लग्न आहे रविवार हम दुपारी दीड वाजता
हा दीड वाजताय का चाल या या जाऊन या लग्नाला जाऊन या
हो हो हो
सहपरिवार निघालाय का?
हो हो आम्ही सगळेच निघाले आमच्या परिवारातील
बर चालते जाऊन या आता आषाढ महिन्यात कसं का लगना
असत की कारण अधिक महिना आल्यामुळे लग्नाच्या भितीच नव्हत्या महिना्याभर तेमुळे आषाढ महिन्यात होतात आता आषाढात होतात आता श्रावण महिन्यात होता आता काय राहिलेलं नाही पहिल्या स
हा
त्यामुळे काय नाही होतच क शरात आषाढात होतातलं म
हा हा ह आणिस आयर चचा फॉर्म भरला का
बरला बरला भरला हो आम्ही भरला आमच्या घरातल्यानी भरला सगळ्यांनी भर
दोन हजार दोन हजार दोनच्या यादीतील नाव कन्फर्म केली ना
हो हो केली केली आ केले फोटो वगैरे दिलेले डॉक्युमेंट जोडले हम्म केलं केलं सगळ केलं
ऑनलाईन ऑनलाईन तुम्ही करणार आहे का ते बीएलओ करणार आहेत
आमच आम्ही करून दिल नाही नाही त्यांनी केलं हा ते करतात ते बिय लोक त्यानीख ह
बाकीच्या कोणाचाय राहिला असेल तुमच्या जवळ तर सांगा खूप महत्त्वाचा प्रोग्राम चालू हा
सांते सांगते
त सहेर नाही केलं तर मतदार यादीतील नाव जाणार आहेत
हा तेच क आणि कविता आहे बघा प्रतिमा इंगोलींची पुन्हा एकदा
होय का बर उद्या सां उद्या सांगा मग उद्या मी ती तुकडो तुकडो तुकडो सग हा त्या आता मी उद्या हे करेन लिहून घेतो जरा व्यायामासाठी मी सकाळी जातोय चालायला
कदा चमकावी वीज उतरावी खाली भिनावी
हा.
पेटावेेस नाही येऊन करीत. कर अशी कविता आहे होती.
हांा.
प्रतिमय गुलीची हम्म.
हा मालगुडी टेस्ट बघितलेत का तू मालगुडी टेस्ट पहिल्यातले.
होय आम्ही बघितले आम्ही लहान असताना ती सिरियल लागायची मालगुडी डेच.
हा युट्यूब लाच राहात ती दाखवायचे मुलांना
तेच चांगले सिरियल आहे मालगुडी डेज हो.
हा.
तेस तेस एकदम चांगली स होती हो हो. तेच की हो हो हो.
हम् एकदम चांगली सिरियल आहे ते चंद्रकांता
चंद्रकांतन शक्तिमान शक्तमान सकाळची रंगोली चित्रहार हम्म मराठी सिनेमे हिंदी सिनेमे हम.
हो. आष्टाच्या यात्रेला गेलेलं काय? हॅलो.
हा आम्ही काही गेलो नाही.
नाही केला का?
हम्म.
आवाजा आदम आध म कट होतो रेंज.
होमचा पण कटू रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम आहे रेंजचा रेंजचा प्रॉब्लेम आहे.
होय काय हां.
रेनचा प्रॉब्लेम असल्यामुळे आवाज जातोय पण येतोय की येतोय त क्िअर येतोय आवाज स्पष्ट येतोय.
हा
आवाजेतो तेव हम्म.
हा.
आणि काय मग बाकी ठीक. काय काय हो आणि खरदीना माणसून सेल असतात आता मग कुप र खरेदी करायची. मुलांची आपली घरातल्यांची हम् हो.
ब हा.
शणी माणसं असतात ती सेलमध्येच खरेदी करतात. परत जरा फेस्टिव सीझन आला की कपड्यांच्या किमती वाढतात
हम्म
हम्म तेच की
डिमर््ट आहे का तुमच्या इथं
काय मते
डीिमारटा हीगातिते
इ तर नाही हो लांब दुसरे गावाने का जायला लागते इथं नाही जवळपास काय ह
रिलायन्स ट्रेंड आहे का
अ आहे कि ते आहे ते आहे आहेत बरी दुकान हा
छान ऑफर असतात तिथं पण जाऊन या
हम्म आवास्चा पण मध्ये मध्ये कुठवतोय हम्म
होय बर आणि हे
आ पाठी काय हॅलो
लोकसत्ता पे लोकसत्ता पेपर घ्या तो पण छान आहे हॅलो हा लोकसत्ताचे पण एडिटड पेज वाचायचा हा ते पण वाचायच
हम्
साडेबारा ला मॅच सुरू झाली की नाही कॉल करतो मॅच बघायला उठा मॅच आता ह्या तिथून पुढच्या मॅचेस छान आहेत फुटबॉलच्या मॅचेस खरा ताकदीचा खेळ आहे तो पा बघा परत चार वर्ष वेटिंग करावला लागते त्या मॅचेस बघायला लाईव्ह मॅचस असणार चाले बाकी हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाजे ट का क्लिअर
हा नाही मध्ये मध्ये मध्ये कट होते
बरं चालेल ठेवक आहे मग
हा आता
हा हा ओके गुड ना
बोला बोला बोला बोला ब हा बोला अजून बोला येतो आवाज येतो येतो बोलू शक